हॅलो हा
दहा विद्यार्थी. ताई नमस्ते काय करायलाय?
काय नाही बघा निवांत बसलोय... तुम्ही
जेवून बसलोय. तुमचं जेवण वगैरे झाले की नाही?
हं जेवण झालं आता... चहा प्यायचं टायमिंग झालं.
पाऊस आहे का तुमच्या इकडे?
काय म्हंटलात.
पाऊस रात्री झालाय बघा. काल रात्री झालाय थोडा पाऊस आता वातावरण जर झालेलं पावसाचं
हा काल इकडे पण झाला भरपूर आणि ह एकदमच बाहेर पडायचा म्हटलं तर, पाऊस पण भरपूर आहे आता. अचानक च एकदम ओल्या साडीतून पडालात, एकदम वारं पण सुटालय.
अचानकच पाऊसज आज काल व्हय लागलाय. गेल्या महिन्यात पण, तसच झालं.
तो एक आपल्याला रविवार एकसट्टीचा दिवस असतो. त्या वेळी एक, आणि आधी मध्ये कधी नसता आपण कामावर असो त्यावेळी खूप तापलेला असतो तो त्यामुळे हैरान करून सोडतो आणि एक दिवस कुठेतरी सुट्टी घ्यायचं म्हटलं. की नेमकं त्याच दिवशी बाहेर जायच्याच दिवशी पाऊस येतो त्यामुळे तू सुद्धा, आता घरी बसून चाललाय हम्म
खरं, जरा निवांत बाहेर पण वेळ घालवायला पाहिजे परांना सुट्टी तेवढीच महिना भर असते.
हो हो
लहान पोरं असतात त्यांच्या घरी पोरण असतात त्यांच्या सुट्टीला मुलांसोबत वेळ घालवायला मिळतोय
हा आणि नाही पहिल्यासारखं नाही हो आता काय झालं आता हवामान हे असं बदलल्यामुळेच नाही कुठं जायच जरी लहान मुलंग जरी सुट्टीला जरी आली की नाही आपण कुठेतरी घेऊन जाऊया म्हटलं तरी सुद्धा ते अ होईना झाले पहिला कस पण जात होतो सुट्टीला वगैरे आत्ता बरोबर पूर सुट्टीलेले दिसतात आणटी पूर काय करतात गावी जातात आणि आम्हाला मामाला फिरवलं नाही हे केलं नाही नेमकं पोहच त्या दिवशी
पोरांची तारांबळ उरत्या
मण्या वेळी तुम्ही कुठे गेला क नाही ट्रिपला वगैरे
ह्यावेळी काळमावाडीला जाऊन जरा मस्तपैकी एन्जॉय केला तोपर्यंत काय ते काळमावाडीच सुरू झालं की पोरं काय नव्हे तेच भरपूर जण ह्यावेळी हे झालेत ना ह् बॅकवाटरला मुलं ऐकत नाहीत काय नाहीत रिस्त घेत त्या
नाही एकतच नाही आहे मला एकत तो प्रश्न वेगळा आपण त्यांच्या सोबत त्यांच्या सोबत त्यांच्या सोबत त्यांच्या सोबत कणे पालकांनी पण ग नाही अ सतर्क राहणं गरजेचं असते ग पालक काय करतात हा मुलं आहेत त्यात आणि ते त्यांना सोडायचं आणि कुठेतरी दुसरीकडेच बघायचं मग ते मुलं तरी काय कर देत त्यांच्या जीवाला ते तेवढं पिवणार का ते
कारर ते काय एवढी लहान लहान मुलं नाही जे आता हे झाली ती किती मो ठी मुलं होती ती आता घरातल्याना काय माहित असते पाठी मग आपल्या काय करतात पोर ब प चवीसास कोण लक्ष देत असते
पण मोठं काय करतात आता हे ही मुलं सुद्धा एकामे ब कुठरी्याला जयच दु्या दुसऱ्या पहता येत मी पण ट्राय करून बघतो म्हणतात आणि एकामेकाला रा जाऊनी सगळीच बुडून जात
हो ते पण आहे पोर ना आलीकड काय असं म्हणजे भीती राहिली नाही
नाही हा आणि पहिल्या सारखं काही नाही सोयंच
हा
हम्म
आधी जरा जीवाला सांभाळायची भीती असायची घरा आपल्याचा धाक असायचा आता काय कुठला धाक आणि कुठलं काय
नंतरत अ म्हजच बोलतात की हे नाही तर ते नाही असं
हा.
त्यांनी मुलांना काहीतरी उलट बोललं कि मुलं काहीतरी दुसऱ्या चौकाचा निर्णय घ्याल का? हा एकच मिनिट अस काला सुध घे हॅलो.
हां बोला की.
ह.
हा आवाज येते मला
हॅलो.
हा आवाज यायला लागलाय मला बोला की आवाज येत आहे की हा आवाज. यथ य ते
तो
हा आवाज याला. म होय हो. ते ते
क तर ब तू यत र त उ इस आहे का तेस
नाही फुल्ल रेंज आहे. रेंज फुल्ल आहे की हां याय लागलं. नेटवर्कचा काही प्रॉब्लेम नाही आहे. रेंज भरपूर आहे.
तमचा आवाजच काही
असं कस काय आवाज यायला लागलाय मला तर मला येतंय तुमचा.
माारजपासून तुमचा काही संगत येत नव्हता.
आता या लागले काय.
आता ही प्रवास नाही हे पावसाच्या ह्याच्यामुळे होतो कधी अ वातावरण कपडे शो
हा.
परवतही मुलांचं झालं. सेम लहान मुलांचं पण आता कस झालंय की काही मुलं अ दुसऱ्या ट्रिपला वगैरे गेलेले असतात आम्ही तर एका ठिकाणी गेलो होतो. गोबर होत समुद्रात आणि त्या त्यावेळी झालं होतं काही लहान लहान मुलांना घेऊन आले होते आणि ते ती फॅमिली स्वतः खेळाला एवढी गुंग आहे की त्यांची स्वतःची मुलं सुद्धा ती कुठे आहे हेच सुद्धा त्यांना बघेणार तर आम्ही आत वर गेलोय. तर त्यांची लहान मुलं आमच्यासोबत आहेत आणि त्यांची फॅमिली कोण त्यांच्यासोबत नाहीत. आम्ही जेवेेळी विचारण त्याला आत मध्ये घेऊ न हो, आतून घेऊन, हो तर त्या मुलांना आम्ही बाहेर घऊन येऊन थांबलोय दहा मिनिटं, ही मुलं कुणाची आहेत बघायला.
तरी पालकांचं लक्षण नाही.
तर तर त्यांना, त्यांना ती किती हे होत होत बघा त म्हणजे तीन मुलांना दुसरीकडे शोधायला जायच, शोधल्या ती कसं येईल ना. हलो,
भान नाही हो भान नाही जब. पाण्याच्या खेळण्याच्या नादत भान नाही त्यांना. आपली मुलं कुठे आहेत आपण कुठ आहे. होयसे.
नाही अलीकडं सगळ्याच गोष्टी तर.
आता ह्या सीझनला आम्ही बाहेर जाणार होतो पण या पावसाच्या ह्याचामुळे कुणी आम्ही कुठे ट्रयाप अ ट्रीपचा प्लॅनच केला नाही यामध्ये. म्हटलं आता कुठेतरी चांगल्या ठिकाणी कराव म्हणलात आणि समुद्राच्या या समुद्रकिनारी पावसाच्या टाइमिंगला.
ते हे नाही हे.
असं या आम्ही कॉलेजमध्ये होतो दोन हजार अ ह सोळा साली. हं पोहा साली पाहिजे होत अ ह, अह अह. त्या ठिकाणी धबधबा बघायला गेला होता आम्ही ये झालं का. की चार दिवस अगोदर आणले सर्वांनाइच. टर्न कोण धबधब्याला येणार आहे का. कोण येणार आहे का, सगळे जण ट्रिपला. तर एकाचा पण नको आणि मि पासंग. जीव होतो. तेवढेच आम्ही जाऊन आलो आणि जाऊन आल्यानंतर क नाही त्यावेळी आम्हाला नॉर्मल धबधबा वगैरे बघितलं तर एवढा सुंदर होता सेम बाहुबलीचा जसा आहे ना तसाच सेम छोटा तोतकड्याचा तर आलो जाऊन आम्ही नॉर्मल तर आम्ही जाऊन आल्यानंतर तिथला जो प्लेस होता ना ते फोटो बघून सर्व म्हणाले की आम्हाला आधी का सांगायचं आणि आणि आम्ही पण आलो असतो
हम्म ते काळंबावाडी सारखं आमचं पण असच सेम आम्ही पण काळम वाडीला गेलेल ना ते कोणाला सांगाय नाही असं सरप्राईज प्लॅन केलेला
हा हा
तिथलं पण नेचर छान आहे ना सगळेजण असंच म शॉक झालेले
तो कि आम्ही जाऊन आलो दोन आल्यानंतर सर्वांनी फोटो बघितले तर हे शॉक झाले की अस भ धबबा आम त आम्हाला ट्रिपचा प्लॅन चुकला तर आम्हाला न सांगता ह्या बाकीच्या लोकांनी कमीत कमी बारा जणांनी तयार होऊन गाडी करून गेले गाडी करून गेल्यानंतर प्रॉब्लेम कसा यांचा गेल्यानंतर अचानक पाण्यात जे उतरले पाणी वाढ लं त्यातली सहा वाहून गेली होती बारा किलोमीटर पुढं
बापरे
आणि आमही जे गेलोतो ना अ आम्ही आम्ही गुडत नवतो आणि पाणी एवड आणले होते कि अचानक पाणी वाढल्यामुळे सहावी वाहून गेले होते त्यांना पुढच्या काही लोकांनी वाचवलं होत सगळ्यांनी आणि त्यातली अं आणि कोणतरी बाहेरची मुंबई साईडची लोक आली होती त्यातला एक अ व्यक्ती बरोबर पाण्याच्या म अडकला होता
मग काढलं का नाही वाचवलं का नाही त्याला
ासून काढ का आम्हाला आम्ही नशीबून म्हटलं की आम्ही आठ दिवस अगोदरच जऊन आलो हे चांगलं झालं म्हटलं
नाही पावसाळ्याच्या दिवसात कस कधी अचा पाऊस पडेल कधी जून महि लाला म्हणजे का पावसाच खरं आ का वातावरणण अन धो पाऊस झाला
ां अक्षरशः आी अकाउंटिंग करत होतो अक्षरशः एवढं वैटाक आला होता मला दुपारी मी सुचत काय करू एवढं गर्मीन आहेरण केंत आणि ते संध्याकाळी आलो दहा ते पंधरा मिनिटात एवढं जीव गेटा कुठे सांगला कि बाहेर आमच्या गल्लीतून बाहेर जाताना कमीत कमी असं गा गाड्या घेऊन चाललं तर असं बोटी लल्या तर असं हे वालतं पाणी उडालत अोड पणी होत ह हम
चालते. आणि काय मग? बरं बर चालते.